हॅलो.
नमस्कार मॅडम मी कार्या ऍप बद्दल तुम्हाला दहा मिनिटं बोलणार आहे तुम्हाला. वेळ आहे का बोलायला.
हो हो बया नकीच चाले,
तर मॅडम आपण आज फिस् बद्दल बोलूयात सणांविषयी
हो हो,
आपल्याला सर्व्यांना माहिती की आपलं नव वर्ष हिंदू वर्ष गुढी पाडव का? सुरुवात होते आपल्या गुढी पाड्याला ह ना? वेगवेगळे, लर ना जाायला भेटण
हो!
आपल्या महाराष्ट्रात खूप मानले जाते आपले सण हिंदु, त्यात आपल्याला सर्वांचा आवडतीचा सण म्हणजे गणपती,
हो!
गणपती हा सण सर्वांनाही आवडतो जस की मुलांना मुलांना हा खूप जास्त मुलांचा आवडीचा
आच लू बरोबर आहे.
आणि आपण तर हिंदू धर्मामध्ये सर्वप्रथम गणपतीला आहे आपण गणपतीला पूजा गणगणपतीचीच पूजा करू आपण, सर्वात प्रथम गणपतीलाच पहिला मान देतो आपण आहे ना ह गणपतीलाच. पहिला मान असतो आपला. प्रत्येक कार्यामध्ये जसं की म्हणा दुःखाच्या कार्यामध्ये गणपतीलाच पहिला मान असतो आपला,
बरोबर!
सगळ्यांना ते देव गणपती हा सर्व देव पुजतात. ते बुद्धी समृद्धी आपला सुप कार्याच प्रतीक मानलं जातय हेना ना गणपती,
कोणत्याही शुभ कार्याची कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या पूजनाने सा आध त्यांना मान देतो आप आ त्यांच्या त्यांचा स् मान आपण देतो आपण.
बरोबर!
जस किती बघ, भगवान शिव आणि माता पार्वतीचे पुत्र मानले जातात.
हो!
हा आणि गणपतीच्या मोठ्या भावाचं नाव का आहे आणि बहिणीच नाव तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे अशोक सुंदरी,
बरोबर.
त्यांच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी हे त्यांच्या पत्नी आहेत. नाही गणपतीच्या आणि ते आपले कुटुंब कुटुंब सण त्यांचा की जसं माता पार्वती पिता त्यांचे शिव बहीण बाहू कार्तिक बहीण अशोक सुंदरी पत्नी त्यांना दोन पत्नी आहे ना रिद्धी सिद्दी,
बरोबर! बरोबर!
हे त्यांचे पत्न दिस दो दोघ पत्नी आहेत त्यांच्या त्यांचे रूप आणि नाव खूप असतात आहे ना! त्यांनी रूपही खूप घेतले आहे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे नावही त्यांना दिलेले आहेत. गणपतीच शरीर आपल्याला सर्व मानवासारखं आहे फक्त त्यांच जे शिर आहे जे त्यांच डोका आहे ते, हत्तीचे आहे हत्तीचे मुख आहे त्यांचे त्यांना त्यांचे सोंडमुळे त्यांना वक्रतृ म्हटलं जातं आणि त्यांच्या बोटामुळे त्यांना लंबोदर म्हटलं जात
हो हो
त्यांचे वेगवेगळे नाव आहेत गणपतीला आपण असं म्हणल की एकशे आठ नाव गणपती दि आहे
हो
आणि ते एका नावामुळे एक दंतही ओळखले जातात एका द हा एका दातामुळे ते एक दंत पण ओळखले जातात वक्रतुंड लंबोदर आणि एक दंत
हो
आणि त्यांचे नाव तर आपण म्हणलोच की जसे त्यांचे एकूण एकशे आठ नाव आहेत त्यां गणपतीचे आणि त्यांचे प्रमुख नाव तर बाराच नाव जास्त ते म्हणजे जगभरातील ते बारा नावाने जास प्रसिद्ध आहेत
हो हो
आपला गणेशोत्सव येतो गणेशोत्सव हा आपला भाद्रपद भाद्रपद महिना शुद्ध शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी येते जस की आप हरतालिका असते हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी आप गण गणपती येतात आपण गणपती आपल्या घरांमध्ये विराजमान करतो ह ना आणि आपण ते दहा दिवसांचे गणपती साजरे करतो दहा दिवसानंतर आपण भव्य गणेश उत्सव साजरा करतो आपण गल्लीमध्ये म्हणा आपल्या गावात म्हणा आपल्या घरात आपल्या शाळमध्ये कॉलेजात ह आपण गणेशोत्स साजरा करतो आपण खूप मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरातो
बरोबर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मंडळ असतात त्यांचे
हो वेगवेगळे मंडळ असतात जसे की गलत चौकात असे मंडळ अस गावात म्हणलं की गावात म्हणलं की वेगवेगळे मंडळ असतात ह चौकात चौकात मंडळ हे तर असतातच
हम्म
हा आणि त्यांना महाराष्ट्रात हा सण आपला इतका इतका उत्साहाने साजरा करतात ना हा महाराष्ट्रात गणेशोत्सव अस महाराष्ट्रात खूप उत्साहाने साजरा करतात आणि खूप आनंदाने साजरा केला जातोण प्रत्येक घरात घरामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मंडळात हा गणपती उत्सव खूप साजरा करत
बरोबर
आणि त्यांच्या एका हातात अंकुश आणि दुसऱ्या हातात पाश असतो
हम्म हम
ते भक्तीचे नियंत्रणाचे हे असतात आहे ना प्रतीक मानले जातात ते
हो हो हो हो
आपण त्यांची खूप उपासना करतो गणपतीची उपासना केल्यानंतर आपल्याला घरात सुखः दुःख हे खूप हे मानले जातात आणि आपण जसं की गणपती हा गणपतीची चतुर्थी असते काही काही तर गणपतीची चतुर्थी करतात
हो दर महिन्याला येते ति चतुर्थी
हो ते आपण ते गणपतीच्या उपासनामुळे आपल्याला घरात सुख शांत ती समृद्ध द्धि आपल्याला नांदायला मिळते ह ती नांदते आपली
हो
आपले अष्टविनायक असतात ना गणपती
हो अष्टविनायक
हो जसा ओझरचा गणपती लेण्याद्रिचा गणपती परत नारायण गावचा गणपती परत पालीचा महडचा हे खूप हे अष्टविनायक अस हे असुनां मोरे वरचा मोरगावचा मोरेश्वर असतो हो
हो हो
हे आपण अष्टविनायक तर आपण केलेच असतो आपण अष्टविनायकला तर जातोच ह ना आणि गणपतीच म्हटल्या तर हा लहान मुलां लहान मुलां सकट मोठ्या माणसांचा साजरा केलेला जातो हा गण णपती फेस्टिवल गणपती फेस्टि सगळ्यांच्या आनंदाचा असत कारण तो इतका क्षण भारी असतो दहा दिवसांचा तिथ कोणाचाही आनंद ते बघीतला जा त नाही आपल्याला इतका आनंद असतो ना आपल्याला तो गणपती आलेला असतो जसं कि आपल्या इथं कोणी पाहूनेच आलेला आहे आपल्याला वाटत दहा दिवसांसाठी दहा दिवसांसाठी आपण वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे प्रसाद तयार करतो गणपतीला हो प्रसाद असतात प्रसाद प्रसाद असतात गणपतीचे वेगवेगळे आणि गणपतीला तर सर्वात जास्त प्रिय फुल आपलं जास्वंदाचं असतं आणि प्रिय प्रिय गणपतीचा प्रसाद मोदक असतो जस की मोदक मध्ये पण खूप प्रकार अस तात जसे की उकडीचे मोदक आपण साधे मैद्याचे मोदक करतो काही बिस्किटांचे मोदक असतात हा बिस्किटांचे मोदक
हो
प गणपतीचे प्रिय फळ आहेत जसे की लाडू मोतीचुरचा लाडू ते प्रिय आहेत गणपतीला खायला हं आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे दहा दि दिवस वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ हे करतो आपण प्रसाद तयार करतो आणि आपली आरती सकाळ संध्याकाळ आरती चालते गणपतीचे ते खूप शांतता वाटतेय ना गणपती आल्यावर अस अस वाटत की आपल्या घरात कोणी पाहु हा कोणी पाहूणेच आपल्या घरात आलं
दहा दिवस एकदम उत्सवाचे आनंद आनंदा चे जातात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम पण ठेवतात
हो हो आणि कोणी दीड दिवसाचा गणपती ठेवतो घरामध्ये विराजमान करतात हो तर कोणी सात दिवसांच विराजमान हो कोणी पाच दिवसांचे गणपती बाप्पाला विरा जमान करतात आपल्या इकडे जस की दहा दिवसांचाच गणपती विराजमान होतोय ना आणि असं वाटतं आपल्याला कि गणपती आपल्या जवळ अजून राहावा
हो हो
कारण तो उत्साह इतका उत्साह इतका असतो आपल्याला की नाही गणपती आपल्याला राहायला गेला पाहिजेला
हो वीस वी लहान मुलं तो अगदी रडता खूप धरून धरून ठेवतात की जायलाच जायला नको बरे हो.
ना गणपती मी ज करताना. हा ती दहा दिवसांची लगबग गडबड. ती दहा दिवसाचा आनंद हा. दहा दिवसाचा आनंद.
बरोबर.
की कोणी आपल्या घरातून पाहणे गेले अस.
क हो गणपती. गेले विसर्जन झालं की एकदम घर अस सु खाली खाली होऊन जाते. आणि असं बाहेर आपण गल्लीमध्ये वगैरे पण असतो रोज. ते आरत्या दोन्ही टाईम मोठ्या. आवाज असतो स्पीकर लावून वगैरे मंडळाचा ते लाइटिंग असते. हो वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात रोज मस्त राबवले जातात. तर ते एकदम अ खाली खाली होऊन जाते पूर्ण अस सुन सुन.
हा सोनं सोनं होऊन जातंय ना आपण गणपतीला मिसिंग करतो तसं काय. आणि गणपतीचे विसर्जनाच्या दिवशी. कोणी रात्री वरस विसर्जन करतात. तर कोणी सकाळी दिवसा विसर्जन करतात. आता तर इको फ्रेंडली गणपती ही खूप. आप बघायलाात कोणी तर घरातच. देत इको फ्रेंडली गणपती इको फ्रेंडली गणपती ह्या घरातच विसर्जित केला जातो.
बरोबर.
चालेल मॅडम मग तुमच्याशी बोलून खूप.
हा हो हो.
का.
ह.
हम्.